हॅलो नमस्कार ताई कशा आहात.
छान- छान तुम्ही कशा आहात ताई.
मी पण मजेत आहे.
हा कामं झाली का सगळी सकाळची दुपारची
हो काम झाली सगळं झालं निवांतच बस हो म्हटल चला तुमच्याशी जरा बोलण्याची इच्छा झालेली विचारच करत होते तुम्हाला फोन लावावा.
बरं झालं आठवण झाली तर मीच केला फोन
हा ना
काय वातावरण आहे तुमच्याकडे
वातावरण काय सकाळ पाासून जरा पावसाने झडी मारलीय.
अच्छा, मग काय मातीचा सुगंध घेतलाय की नाही.
हो मग मातीचा सुगंध घेतला. पावसात भिजण्याचा आनंद घेतला. सगळं घेतलं.
खूप दिवसानंतरून आला ना
तेच ना खूप दिवसांनीच आलाय या वर्षी पाऊस. हा ना खूप दिवसाांनीच पाऊस आलाय या वर्षी त्यामुळे जरा आमच्याकडे तर अजूनही नाही लख्ख ऊन आहे.
नाही आमच्या इकडे दोन दिवसापासून जरा वातावरण गच्च होत. काल थोडं थोडं झालेलं सुरू पण मग त्याने थोडक्यातच आवर्त घेतलेलं. पण मग मगाशी झाला सुरू छान. अजूनही चालूच आहे.
किती छान वाटतं ना हवा थंड वातावरण थंड जरा
हो तेच नाही तर असा सकाळ पासून जो फॅन चालू असतो ना आमचा संध्याकाळपर्यंत बंदच होत नाही. त लाईट कट झाली तर तो तेवढा विसावा मिळतो. तेवढा विसावा मिळ
खायला मिळतो हां आमच्या कडे अजून ही तसच आहे. कारण गरमच होतय खू खूप तर
पण आज जरा दोन तीन तास झाले पाऊस झाला ना जरा गारवा वाटला छान बिचऱ्या पंख्याला आराम दिला म आम्ही आज
ह बरं झालं आमच्या पंख्याला पण आराम मिळु दे. इकडे पण पाऊस जरा पडू दे. आम्ही पण प्रार्थनाच करत असतोय की कधी पडतोय पाऊस. सगळ्या गोष्टी हव्या -हव्या असेच असतात ना हो आपल्याला कसं कोणती ती मध्ये गेल्या वर्षी इतका पाऊस जास्त झाला. आणि सुरुवातही लवकर झाली होती. तर आपण म्हणतो अरे पावस थांब रेच किती दिवस- दिवस पडतं.
तस म्हणतात ना म मास अधिक मासामध्ये उशिरास पडतो म्हणे पाऊस.
हो हो हो हो बरोबर बरोबर
तसं हवामान खात्याने वर्तवलेलंच होतं. की एकवीस बावीस तारखे नंतरून आसार आहेत बवा पावसाचे
नेहमी हो येणारच म्हणजे तो अस मग पाऊस त्यामुळे हवामान सगळं थंड झालं असेल तुमच्याकडे ना
हो खूप छान वाटतय आज एकदम मस्त वाटतंय उलट - नाही तर आम्ही रोज काय करायचो पंख - एकावरून चालू आणि एखादा स्टोल वगैर म्हणा किंवा बेडशीट म्हणा थोडंसं ओलं करून आणि पांगरून झोपायचं. म्हणजे ते थोडस अजून गारवा वाटतो त्याच्या पण आज जरा खूप - पाच विसावा मिळालाय म्हणाला जरा सध्या पावसाचा - खूप आनंद होतोय मला तर पाऊस -पाऊस बघून - तो तर जस चालू झाला ना पाऊस तसच आम्हाला मला - अस वाटलं म्हटलं किती छान म्हटलं आज आला म्हटलं मी गॅलरीतच च उभी होते थोड - वारं पण ल होत छान शहार येत होती त्याचे हा खूप छान तुषार येत होते त्याच्या अंगावर मग तशीच थोड्या वेळ उभी राहून राहून भिजले
बर बरं वाटलं असेल जरा आमच्याकडे पण आता पडेल आता आहे म्हणजे वातावरण तसं झालंय तयार थोडस कधी म्हणजे ऊन मिळ थोडस कधमट थोड आळ अस आणि एक दोन दिवस म्हणजे काल आणि आज तर थोड थोड पाच मिनिटासाठी थो सरी पडल्याश पण म्हणजे त्याच्याने उलट जास्त गरम होत
हा ते आहे आता कारण कस आहे ना थोडस पाणी ते गरम याच्यावर पडल्यावर मग उष्णता निघणारच पण आता इथे पण तसच झालं काल पण थोड पडलं ना रात्री मला वाटलं असं की म्हटलं छान वाटेल जरा असं रात्री नाही का थड विसावा मिळेल पण त्या अजून उष्ण व्हायला लागलं रात्री थोड पणग आता सकाळ पाून दोन दोन अडी तास झाले समजा पडतोय ना पाऊस पण आता थोडासा गारवा वाटतोय हवेमध्ये तर बरं वाटतंय पण मजार अस आता
ते म्हणजे ते अजून म्हणजे सुरुवातच नाही आहे अजून पावसाची ना त्याच्यामुळे काही आमच्याकडे तर गारवा नाही उलट
आता तुम्हीच विचार करा ना तीन चार महिन्यापासूनचा तो उकाडा ती धरती किती त उष्ण झालेली असेल तिची तहान पण विजायला वेळ लागेल कि नाही लागेल
नाही पण तेच ना ह पण तिथे अजून प आ म्हणण म्हण च मि मिनटनी उलट जास्तच गरम व्हायला लागलय
तसं आमच्या इकडे ना दोन दिवसापूर्वी झालेलं इतका छान भरून आलेला असा जोरात सुरू झाला म्हटलं आता हा चालतोय म्हटलं छानपैकी नाही का दोन तीन तास म्हटलं कसलं काय पाच सात मिनिटं पडला फक्त खूप जोराचा पडला पण पाच सात मिनिटं पडला त्याच्यानंतरून जे उकडायला लागलं बापरे बाप विचारताचतोय नाही त्याची नंतरुन
नाही आमच्याकडे काय झालंय म्हणजे तस आता तुम्ही म्हणताय ना तसं पण पाच दहा मिनिटं असं जोराचं पण नाहीे पाच मिनट अगदी थोड हलका अस अस पडून गेला हा बुरबुर येऊन गेल्या त्याच्यामुळे ना खूप उकडा होतय खूपच म्हणजे कधी असं पाऊस अस पडतोय सर सर सर सर सर कधी ओल चिंब होतय असं वाट सगळं म मन पण कधी उलक्षिं बवत आहे पावसाने बघून अस
त्यामुळे कस सग लोक आो काय म्हणजे इव्हन प्राणी प्राणी प्राणी जीवन पण आहे ना पूर्ण असं कसं झालं ते पण विचारे विचार की आता हा पाऊस कधी पडेल आणि कधी आम्ही पण थोडंफार शांत उतरुकतो म्हणून
नाही पक्षांना ण आपण असं म्हणतोय पण पक्ष्यांना पण आम्ही बाहेर ना असं कुंड्यांमधून वगैरे पाणी ठेवतोय कारण ते बिचारे काय करतील बिचारेना म्हणजे आप आपल्याला तोंड आहे किंवा आपण काय बुद्धी आहे आपल्याला आपण पाण्यापर्यंत पोचू शकतो त्यांना पण पण ते बिचाऱ्यांना काय कुठे नाही दिसलं तरी तड
तड पडतील बरोबर आहे आणि एकदा कस आहे त्यांना पण ठिका माहिती पडलं ना की हा आपल्यासाठी पाणी ठेवलेलं असं ते बेचारी येतात आणि पिऊन जातात
बरोबर येतात ते आमच्याकडे पण असं बरोबर येतात ते पाणी प्यायला आणि त्या त्या वेळेला म्हणजे काही असेल ना खा खाऊचं पण म्हणजे असं काय थोडस भात वगैरे किंवा जे काय आपल्याला असं वाटेल ते पण ठेवलेलं तेवढे चारदाणे टिपतात आणि पाणी पिऊन जातात बिचारे पण त्यांना म्हणजे त्यांच जरी आपण ताण भूक भागवली तरी आपल्याला किती समाधान वाटतं ना म्हणजे बरं वाटतं आपल्याला की आपण कोणाच्या
तर तुम्हीच विचार करा आपण एवढ्या रनरनट्या उन्हातून घरात येतो घरात आल्यानंतर ज्या वेळेला आपण पाण्याचा गार ग्लास घेतो तो आपल्या पोटात जातो पाणी ते गार त्यावेळेला आपल्याला किती
किती शांत वाटत खरंच मग तसंच आहे ना!
डोक्या वरती छत आहे आपल्याकडे हवा किंवा आपल्याला थंड वाटण्यासाठी आपल्याकडे सुख सुुविधा आहे. त्या बिचाऱ्या पक्ष्यांकडे तर ते पण नाही त्यांना आता झाडांशिवाय दुसरं काही
पर्याय नाही आहे पण ते त्यांच्या निसर्गात छान रममान अस आपणच माणसांनी त्यांच खरं म्हटलं तर निसर्ग हस्तक्षेप के आहे खरं म्हटलं तर वेळ असं आं पण तरी पण आपल्याला जेवढं होत होईल तेवढं निसर्ग नियमाप्रमाणे आपण आपलं करायचा प्रयत्न करायचा अजून काय करू शकतो ना आपल्या सगळ आपल्या एक भाग ह ना आणि आपण पण त्याचाच एक भाग आहे की आता आपण हे जे झेलतोय ते आपल्याच चुकीमुळे झेलतोय हा ना हा पण त्याची कुठे आपल्याकडे आपल्या अपेक्षा हां म्हणजे निसर्गाचे आपल्याकडूना आपणच आपले अपेक्षा कर हां ह हा तेच झालंय ना आणि आपण किती हानी केले ते निसर्गाचे ते आपणच आता आपल्याला सह त्याचा पुढे पुढे होणारच त्रास नाही जर आपण सुधारणा केल्या आपल्या पर्यंत पोचायल असं वातावरणाच एवढे दहा हां हा ना पुढच्या पिढीला किती त्रासदायक गोष्टी होतील त्याचा विचार आताची पिढी का नाही करत आहे मला समजत नाही
आत्ताची पिढी फक्त स्वार्थपाती आहे ना स्वतःचा त्यांना त्यांच्या हिशोबाने गोष्टी मिळतात बस झालं त्यांनी पुढचं क विचार कराण आम्ही वर्तमान मध्ये जगतोय भविष्यात काय होईल काही नाही कोणाला माहिती आम्ही जगतो नाही जगत
म्हणजे प्रगतीच्या दिशेने जाणारी म्हणजे हय पण प्रगती प्रगती म्हणून आपण निसर्गाची किती हानी करतो
करतोय बरोबर आहे प्रगती आपण करतोय पण त्या प्रगती सोबत सो सोबत आदोगती पण करतोय आपण स्वतःची हे लक्षात नाही येते अजून बऱ्याच लोकां
बरं बरं बरं आणि असं आलं पायजेल ओ नाहीतर हिथून पुढे आपण किती वाट पाहू पावसाची आपल्याला माहिती नाही पडणार म्हणजे नाही पाण्या ची पण गरज आहे ना आता तर आमच्याकडे पाणी पण कपत होत चाललंय
आमच्या इकडे पण सुरू झालेली शनिवार रविवार दोन दिवस असते आता तारखा ठरवून दिलेल्यात तारखांच कॅलेडर येऊन गेले आहे की या या दिवशी तुमच्याकडे पाणी कपात रा राहणार म्हणून
हा ना नाही आम्हाला तर आताच म्हणजे एक महिना झाला आम्हाला पाणी कपातच आहे म्हणजे येतं पण थोडं कमी वेळेत येतं असं हा कमी प्रमाणात येतो वेळ पण म्हणजे कमी वेळ आणि प्रमाण पण कमी
तेचना तर जो र्यंत पाऊस छानपैकी येत नाही धरण व्यवस्थित भर बरोबर आहे ना पण मग त्याच्यात पण होत कस का माहितीय का ज्या बाकीच्या ठिकाणी गोष्टी आहे जस आता समजा एखादं सरकारी कार्यालय वगैरे आहे किंवा हॉस्पिटल्स वे आहेत त्याच्यानंतर तरुून मोठमोठ्यांली हॉटेल्स वगैरे आहेत तिथे अमाप पाणी वापरलं जात आहे
बरोबर
ठीक आहे तिथे गरज आहे तिथे मान्य पण मग म्हणजे ताळतंत्र थोडफार तिथे पण वापरले गेलं पाहिजे अस मला वाटत कारण काय प्रत्येक वेळे फरपटा आणि मरवणूक जी होते ना ती मा सामान्य माणसाचीच होते आता तुम्ही मला सांगा फाइव स्टार हॉटेल आहे तिथे त्या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये पूर्ण चोवीस तास पाणी तिथे होतय का त्यांना त्रास ते होते का पाणी कपात नाही होते त्याच्यामुळे त्यांना त्याच्या गोष्टी वत आपल्या इ साध एक दिवस जरी आपल्याला पाणी नस तरी आपल्याला असं वाटत की खूप काहीतरी मोठं होऊन गेलंय आपल्या आयुष्यात म्हणून
हो
मग सर काय माहीत न जे नियोजन असत नियोजन तिथे पण थोडं फार केलं पाहिजे बा असं मला असं वाट म्हणे कसं हे नुसतं सामान्य माणसालाच प्रत्येक गोष्टीला तोंड नाही द्यावं लागणार. असं
छान वाटला हा विषय पण हाताळण्यासारखा आहे चालेल ठीक आहे ठीक आहे क
हज